हलो
हा बोल
हा बोल
ह आणि काय मग, मग काय म्हणली अक्षता.
काय नाही तेच म्हणाल ती अ स्टेफीन स्टेफीला जरा कमी याच्यामुळ ती कॉलेजमध्ये चौकशी तेन करून आलिया.
म्हणजे त्याचा पुणे कॅन्सल झाला वाटत.
काय सांगता येत नाही तिला पण म्हणाल, ती म्हण गॅप घेणार आहे, नाहीतर जॉब साठी पहिला ट्राय करणार आहे.
काय करत्या काय माहित आता.
आणि तिला बहिणी मुळ तेन जॉब लागायचे चान्सेस आहेत ग.
हायचकी तिची ती दोन नंबरची बहीण काय करते ग?
ती फार्मसी तिचं. पण आता शिक्षण पण पूर्ण. तेच की म्हणजे नर्सिंग ग
म्हणजे तेच ती बी ग्रुप ला होती वय ती.
आ
बी ग्रुप ला आहे वय मला वाटलं ती पण आयटीतच आहे. परवा मी विचार कराल तो मग मला कन्फ्युजन झालं. हा म्हणजे मोठी बहीण तर आहे याटलिस्ट मो ठी बहिण परत तिच्या ते दोन काकाची हा ती आलीशा पण.
ईशा
तेच की मग ह्या तिघांच्या रेफरन्स ला हिला मिळलच की.
म्हणूनच ती एवढी बिंदास आहे गं निवांत फिरालिया. त्या डिप्रेशन मध्ये गेलो अस
अगं डिप्रेशन नाही मला घरातल्या नी फिरायला पण नेलं नसतं.
त्या राजाने फिरायला नेलं नसतं फोटो पण लाव दिलं लावू दिल नसतं. शिव्या द्यायल्यात का मार्क एवढा पडला का नाही. आ होय बघ की.
स मग ते काय तर प्लॅन असणार त्या शिवाय एवढा निवांत कोण नसते ना.
हो आणि तिला ऑंटी बिंटी सपोर्टला आहेत ग.
सपोर्टच काय आंटी पण कमी मार्क पडल्यावर कावत्या बाळ.
काय माहिती आता कावली असती तर एवढं हे केलं नसती तिच्यासाठी.
मग तेच म्हणालोय काय तर कावली असल तेच झाल आसंल. आणि काहीतर मग त्यांचा बॅकअप प्लॅन असल ना. ते प्रीते एवढ कोण बिनधास्त नसते.
खरं मला कळत नाही ती एवढा अभ्यास केल्या केल्या म्हण म्हणत होती
पण अभ्यास केलायचं म्हण.
मग आता हॉस्टेलच तर लईच अवघड आहे कि त्याना कुठे अडमिशनच काय करतोय आता काम माहित.
काय नाही मुलाचं काय प्रीते नई झालं तर जॉब का जात्यात की कुठला तर आता ती वाठारे म्हणालती की एम सी ए करणार नाहीये ती अ ती कोर्स करणार हाय. सी डी चा पुण्याला जाऊन. ती म्हणली एम सी ए करून आणि परत एक् एपिरयन्स साठी कायतर कोर्स करण्यापेक्षा पहिलाच मी एम सी ए करणार नाही. कोर्स करणार, जॉब ला लागणार सहा महिन्यात कोर्स होऊन जॉबला लागतोय. जॉब लागल्या लागल्या एम सी ए ला एक्स्टर्नल टाकनार.
जॉब लागल्यावर परत कंपनी अलाव करत नाहीत.
करत्यात लई कंपन्या असतील ज्या एक्स्टर्नल अलाऊड करत्यात.
कवा करतात माहितेका त्यांचा दोन वर्षाचा बॉन्ड असतोय. मग दोन वर्ष तुम्ही जर सिन्सिअर काम केलंत तर त्यांनी स्वतःहून तुमचे एम सी चे ऍडमिशन करून तुमचा खर्च बिर्च बघून देत्यात.
तेवढं कशाला आपण आपलं आपलं टाका
ना आपण करू शकत नाही तो निखिल दादा चा मित्र आहे की नाही सुहास त्याला अ त्याच्यासा सायबर कॉलेजला फी भरलेला. मला वाटतय सत्तावन्न का किती हजार रुपये फी भरलेला त्यानं अर्धी फी आणि तेवढ्यात त्याला बंगलोरच्या एका कंपनीच जॉब अपॉइंटमेंट आली.
हम्म.
मग त्याला जुबेर सरानं म्हणलीत की जा इथं करू नकोस जॉब असं तसं म्हणजे ऍडमिशन कॅन्सल कर, असं तसं म्हणलीत आणि त्याला जॉब करायला लावलीत.
हम्म.
आणि त्याला पेमेंट होतं फक्त पंधरा हजार स्टार्ट
अग बई मग?
आणि करायला लावलीत त्याला इथलं सगळं सोडून. त्याला परवडत नवतं तरी पण इथलं सोडायला लावलं, आणि त्याचं ऍडमिशन पण कॅन्सल झालं. त्यानी पैसे परत देत नाहीत.
होय पैसे देत नाहीत परत.
हा ऍडमिशन कॅन्सल झालं. आणि मग ते झालं. मग कॅन्सलच केला की मग आता त्याच पेमेंट तेन वाढलय सोड. पण त्यावेळी, मग त्याला त्या कंपनीकड हे नव्हतं अलाउड नव्हतं एम सी ए करणं.
हम्म हम्म. तसं मग बहुतेक अर्पिताला पण अलाउडच नाहीय म्हणून तिनं
होयच की नाही मग कंपन्याना अलाउड नसतय. मग त्याच दोन वर्षाचा एक्सपिरियन्स वैगरे आला त्याला, दोन वर्षाचा बॉन्ड संपल्यानंतर मग त्याच्या कंपनीने त्याच एम सी ए करायला त्याला हे केलं ते स्वतः मग कंपनी ऍडमिशन करून देत्या.
चांगलाय की तस. दोन माणसाचा एक्सपिरियन्स पण वाढतं फ्री ते पगार यायचा कसा येतोय.
तेच की, पगार वाढतोयच की. तर आत्ता आपल्याकडे स्किल्स नाही आहेत ना, जॉब मिळण्या
बरोबर. अर्पिताकड काहीच स्किल्स होतीत ग, ती पण आपल्या एवढीच होती नव प्रीती?
नाही ग आपल्याला वाटतय बाळ आपल्यासारखीच आहे, तिचं हे नजियाला जॉब लागू शकतोय ब आता.
हम्म.
नाजियाला जॉब लागू शकतोय आता.
मग तिला ट्राय कर म्हणव की.
कोण सांगणार, ती कुठं फोन तर केल्या काय. नाजियाला लागू शकतोय. आं?
ती कुठलं कॉलेज बघाल्या?
ती पण बघाल्याच बई कुठलं कुठलं, तवाच फोन केलती मला त्याच्यावर काय तिचा फोनच नाही.
तिथलंच ते, ती पण पुण्याला जाणार नाही?
नाही ती नाहीच म्हणतीया पुण्याला, हितच बघणार आहे म्हणत्या ती.
तिला जुबेर सर आणि हेल्प करत्यात ग सगळी, काय पण म्हण
होय ग होयच की, करत्यातच की म. त्यांच आणि ते होतयच ग त्यांच मिळतय तिला, कायम असतंय लागलं तिझ मला माहितय.
आपल्या बी नाजी आपल्या समोर वेगळं दाखवत्या. जाऊदे सोड म्हण
होय सर होय, होय, समोर. नाव ठेवत्या आणि मागं हे करत्या.
हम्म!
बघू आता तिला मिळाला, मिळेल मला वाटते तिला तिथं.
नाही ट्राय तर कराय पाहिजे.
बककी आणि त ना जॉब होय म ती म्हणा डिकेटीच चौकशी मी तिला काय म्हणलो आता आपण बीसीए तीन वर्ष आपण, आपलं हे करून घेतल नुकसान करून घेतलय
हम्म!
परत डिकेटी जाणा.
नाही ती अक्षता म्हणालती घाट मॅडम म्हणल्या म्हण. त्यांना की आता एम सी आमच नवीन आहे त्यामुळे आम्ही काय पण करू, हंड्रेड प्लेस टक्के प्लेसमेंटच बघणार पण आम्हाला. आमच्या एमसीएचं नाव करायचं आहे.
अगं खरं कासावर न भरोसा ठेवेन कस
हा मग मी म्हणलो तिला मी तिला म्हणलो अगं अक्षता म्हणलो बोल ऍडमिशनच्या वेळेला सगळी चांगलच बोलत असत्यात मला ए एसी ला घेताना पण त्या सुप्रिया मॅ म्हणलेली की तुम्हाला प्लेसमेंट हाय ह्यांव त्यांव
आणि त्यांच आ आपलं आपण जर मा ची ब आत्ताची बॅच थर्ड इयर ला आहे. ते त्याला जर आपण असतो ना तर आत्ताजी पास आउट होऊन बाहेर पडणार ना तेंचे प्लेसमेंट वर ना आपण ठरवलो असतो की कस आपण घ्यायचं का नाही घ्यायचं, आता तिथं अजून एक पण कोण बॅच नाही मग कशाच्या हेच्यावर आमीबी त्यांच्यावर विश्वा
अमी आता मी लई जागी तोबरतीन काय ऐकलंय सांग. की ज्या काॅलेजमध्ये इंजिनियरिंग अस पे सीएस इनच इंजिनीअरिंग. त्या काॅलेजमधे एम सीए करायची रिस्कच घ्यायची नाही कवा. कारण तिथं सगळं कॅम्पस सी एस वाल्यांना त्यातन हा तेच त्यां त्यातन उरल्या. उरतच नाहीत. उरल्या तर मग तुम म डी के टी काय वेगळ आहे.
होय डी के टी ला इंजिनिअरिंग ला जातं पहिला.
हूं
पण आता मोस्टऑफ द सगळे इंजिनिअरिंग कॉलेजला एम सी आणि इंजिनिअरिंग कॉलेज एकत्रच असत
नाही बी एम बी आय एम सी आर कॉलेजेस वेगळेया अस मॅनेजमेंट चे आणि म बी सी ए चे तिथे एम बी ए बी
म ते मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये मिळायला पण तर पाहिजे ना.
होय तसं पण आहे ग आता डी वाय पाटील च मी बघितलय ते ते इंजिनिअरिंग कॉलेज. वेगळ आहे बी सी ए कॉलेज.
मग डी वाय पेटील, डी वाय पाटीलला ना सीईटीची गरजच नाही. विदाऊट सिएटीच पण ऍडमिशन.
नाही, नाही पुण्याला तू सी ए टी ला. म ते मॅनेजमेंट कोटा काय प्रत्येक कॉलेज म मी चौकशी केलीय की. भाऊ होता मोठा आकुर्डीला तिथ क भा फक्त मॅनेजमेंट ला ठेवतात म ते पैसे भरून जावा अडीच लाख फी आणि डोनेशन म्हणाली. तेवढं जास्त घेतात. तीनच शीटा खर त्या. जयश! ट्यूशन लेवल आणि स्पोट राऊंड वर घे
काय माहिती आता बघायला पाहिजे बाई.
मग डी वाय पाटील तिथं चार आहेत, त्यातली दोन आहेत ते प्रायव्हेट आहेत, तिथं बिना सी ई टीच घेतात पैसे भरून आणि दोन आहेत ते सी ई अंडर आहेत.
मामा तिथ सी ई टीचा कायटेरिया जास्त असणार आहे.
हा म तिथं सी ई टीचं आहे का नाही सॉरी युव युनिव्हर्सिटी आहे का नाही पुण्याची तिथं नव्वद च्या वर आहे नव्वद पंच ओपनवल्या ना. सत्याण्णवचा पण टॉप आहे गव्हर्मेंट.
मग तू एसीबीसीतन म्हणल्याव एक्क्याण्णव ब्याण्णोला मिळेल की तुला.
पंचान्नव आहे म. बघायला तिसरा राऊंड पर्यंत मीळालं तर ठीक नाही तर मग. तिन तेरा तिनतेराचापण लई आहे अग नाही ग लई पण अस घेते जिथं जि तर ते ह्याच्यात नाहीत कनाय ऍडमिशन्स केली तरी ती खास कमी आहेत. एससीबीसीला आउट ऑफ महाराष्ट्राला तर फक्त तीन दोन कराडला तर एससीबीसीच्या फक्त दोन शीट आहेत.
त्या नव्हस काय करायचं मग आम्ही बाई आता
तेच की
आता मी बघतो म्हणजे मी टाकणार ये सोड मला कोण मम्मी सांगाल त परवा तिला कोणतरी सांगितलं सगळे मोठ मोठे मोठे गव्हर्मेट कॉलेजेस टाक म्हणल्यात चुकून लागलं तर
हो टाकायचेच असतात कॉलेजेस गव्हर्नमेंटच टाकायची आपल्या ऐपतीच्या बाहेर असले तरी टाकायचेच असत्यात
म तेच टाकायच आता डिके ते चालू होईल की डिकेटीच
व्हय प्रोसिजर कॅप राहील. विश्लेषण असतय मग राऊंड असत्यात जून जूनच्या शेवटच्या आठवड्यात
थांब परत करतो दहा मिनिटं झाली.